लावला जास्त पाऊस चालू झाला आता, हा ए
ते सगळं फ्री आहे.
ह्या पावसाच्यान जे आता कमी जास्त कमी जास्त करत आहे.
हा ना माझ्याच्यान डिस्कनेक्ट झाला तो हुं बॅग जायला लागली ते पॅकच झाला पुरा.
मी तर मंगळ तसं लावला तसं गेला तो हं हं
मग तसच जाते ते हा ना मग यक हूनच जाते तो त्याचे काही भेटत नाहीत मग आपल्याले
ती झाले मग,
काय ले आता आठ झाले,
फक्त म्हणजे कधी झालं आजच केले काय
आ बऱ्याच दिवस पासून पहिलीत अन पहिलीत तर ते काय झालं ते समजेच नाहीत कॉल म्हणजे लागे पण तिकडून येच नाही.
हो का नाही तसच होते मग ते माझ्या आमच्या
वाटते की मग या बाईची गरज आहे हे बाई फोन करते ना फोन केला की हे नाही करत असं होते न ते नाय ना मग ते ये नाही त्याच्या म्हणजे अस कॉल असा ना की येऊन राहिला.
हाव घरीच आहे रेंजान
मग त्याच्याच्यान नाही ते काहीतरी सेटिंग हुकलेली होती त्याची
हाव काय?
मग ती केली पद्धतशीर म्हणून मग आता येऊन राहिली.
मग नाही मागच्या आले आमचं तसच झालंय विद्याताई आम्ही दोघी
हम्म.
तिथं आवाज येत नाही माझा आवाज मग आता तिथं तिचा आवाज दोन दिवस आम्ही तेच सांगुन गेलो ते म्हणे पाच किलो लाव
हा. हा. आपल्या गावात तर तुमचच आहे फर्स्ट कॉल
हाव का
माझ्या घराच्या समोरची बाई आहे तेच आहे. तेवा अढावा येत अढावा हम्म
मग आपल्या गावातलं कोणासच नाही आले म्ह याच्या ग्रुप वर बी नाही दिसले. फर्स्ट टाईम तुमचा दिसला मला हगी दिसला मग मी केला काल पण केलता वाटते मी म्हटले तुम्ही सोधाड्याचे आहेगे कुठ माझ्या वारखेड्या सोंदाड्याचीच जास्त हे
मग त्याच्यात थोडी नाहाग आहेतेत
नाही.
सोंधळा वारके त्यात तेवड्या घेेत हा
कामचे दानापूर मागे हे पडला किती
हा हा हा ना या प अ कोणाच आहे पडलं भाागीच्या इथं पूनम हागे ते मोठी काय त्या मनिषाची जेठाणी
दोघी पण आहेत ते
दोघी पण आहे काय मनीष आहे काय हा ओके मग मी करीन ना तिला कॉल तिचा नंबर आहे माझ्या जवळ
लत मला ए एकच दिवसाला ना आम्ही त्याला केलाय निघून कि ते शाळेत का त्याच्या ट्युशनान काल गावाच काही कुठं जायला होतं ते नवसले नाही ते हा
ते आता दुपार चाळीस का लागते आता सकाळी शाळा असतेी
हम्म हम्म
त्यांना मनाला लागते बोलू नका ठुद्या ठुंद्या साईडन अ कस म्हणजे तुम्ही तुमचे कामं करा तुम्ही मोबाईल साईड नून
हा तसच म्हणा लागेल तल्या तर ट्युशनच्या वेळेस कराव लागेल हाच आवाज ऐकू द्या ट्युशनचा
हा तसच मग शिकवायचं हा ती पण चालते
हम्म
असं काही नाहीय ते न सांगितलं ना की डिस्कस करा असं काळी पण समजा तुमच्या घरातले काम शेतात जात अस आणि ते असं म्हणजे कस करा काय जेण केलं काही नाही काय बनवलं असं डिस्कस करा म्हणे मझ काय हे फालतू लावलं ये ना याला फोन करा म्हणजे किती परेशान होऊन राहिल ते एखादी हा ते कथा वगैरे ते होती तर माणूस म्हणजे कसं आपण एकटो बसत होतो करत होतो हे कस झालं समोरच्या मॅटकर ना आप नाही आता कामात डिस्टर्ब होतो समोरचा भी बाकीची म बाकी जेली चुब्बसा चुब्बसा क लागते आलं म्हणंदात
हा ना
सा मिळा आप
मला तर रात्री बारा वाजता आला होता बारा वाजता म्हणजे मी फक्त नेट ओपन केला मतल पाहू द्या आपल्याला काय समजा होते का त्याच्यात एखादा तर ते एकदम
हा ना